हॅलो
नमस्कार नम शुभ दुभार झालं चहाप वगैरे
नाही चहा घेत नाही ना मी त्याच्यामुळे चहा होण्याचा विषय येत नाही
ह
चहा प्यावा वाटलं की पाणी प्यायचं चहा म्हटलं की पाणी प्यायचं हा आताच आताच एक तांब्या पाणी पिलं बसून मस्त निमाहा अंतरा
हा हा ह
हमम कसं वर्किंग असल्यामुळे निवांत वेळ भेटतच नाही पोरं वगैरे झोपले इकडे तिकडडे गेले की मग निवांत वेळ भेटतो तेव्हा घ्यायच मग या गोष्टी करून
हो ना हो हो
हम्मम काय म्हणता तुम्ही योगा वगैरे करता का काही
योगा चालू केलाय आता, पण आता कस एक काल गावाला गे - - त्याच्यामुळं थोडस गॅप पडला. एक दोन दिवस झालं जरा दुसरे काम होते मग त्याच्यामुळ राहिल.
असंं असं असं बर बर बर का तुम्हाला जिम आवड - - ते का योगा चांगला वाटतो.
नाही योगा चांगला वाटतो. जिम मध्ये कस होत नाही आ तेवढं फिट आणि ते जिम करून पुन्हा जात भूक लागते. मग त्याच्या आणखी जास्त लोकडबल खा तात. त्याच्यामुळ त्यांच ते तेवढं केलेल काहीच उपयोग होत नाही. तुम्ही एक घंटा जिम केली. दोन केली. तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही.
हो बरोबर हाय बरोबर हाय त्याच्यामुळे काय गोष्टी म्हण- - ते.
हा नाही हो जिम म्हणल ना आपल्याला बाहेरच - - जावं लागतं मग योगा आपण युट्युब वर बघून व्हिडिओ असत्यात भरपूर ते बघून आपण घरी पण योगा करू शकतो ना. असं नाही की आपण क्लासला जावं असं काही नाही.
नाही नाही नाही बरोबर हाय.
ह आता सध्या वजण व वजन वाढलयं त्याच्यामुंळे चालूए योगा डायट.
बर बर बर बर नाही योगा चांगला आहे असं मलाही वाटत. कारण तर त्याचे मला पैसे देऊन काय कुठं जायचं पैसे सेव्ह करायचे की अशेच घालायचे.
हो ना आणि आजकाल जिमला पण भरपूर चालू म्हणजे चार्जेस.
हो तीन तीन हजार रुपये घेतात. ते चार चार हजार रुपये घेतात.
हो ना हो ना, पुन्हा त्यांच असते ते प्रोटीन शेंक- - घ्या. काहीतरी घ्या. चालूच असतयं ते.
बरोबर आणि ते भैती गंगामध्ये आपण पण बाहेर जातोच.
हम् हम्.
त्याच्यामुळ त्याच्यापेक्षा आपण हे जिमचा नाद नाही केलेला चांगला घरी होईल तेवढे हातपाय मारा नाही - - फिरायला जा. वॉकला जा. मी तर सरळ वॉकला जाते. योगा करून अंग दुखत तर मग सरळ वॉकला जायचं.
हा वॉकन पण होत का? वजन कमी म्हणजे योगाची गरज पडत नाही ना.
म्हणजे फुल स्पीड मध्ये करायचा मग वॉक इतकं वॉक करायच ना फुल स्पीड मध्ये मग त्या वॉकची स्पीडच मग तशी असली पाहिजे.
हा हम.
आता मी बघा ना कालच माझं थोडं हेवी झालं होत दिवसभर खाण तर मी रात्री अर्धा तास वॉक केला. तर मला माझ्या मांड्या वगैरे इतक्या हलक्या हलक्या वाटायला लागल्या ना. कि आता पाण तास केला असेल मी वॉक फुल स्पीड मध्ये.
हां.
ते मला कसं सुट होत मला ते माझ्या बॉडिला कशी सवय हाय माझी बॉडी पण तशी रिॲक्ट करते असं नाही होत नाही ग केलं तर होत नाही असं नाही.
हो ना नाही हो कस कस होतय म्हणजे सकाळी केलं तर ठिकं हाय. दुपारी म्हणल ना योगा म्हणजे काहितरी प्रॉब्लेम येतोय. कं - - टाळा तरी येतो असं होते ना.
हम् हो ना, हो ना, हो. तसं काही वेळ पण भेटत नाही ना.
नाही ना. वेळ वेळ - - काढायचं म्हणणं मुलांची शाळा असते. त्यांच आवरून द्यायचं. टिफिन असते. सगळं
हो ना. सगळंच बगाव लागतयं. म्हणजे सकाळी उठले क माणसाला कामच दिसतात डोळ्याला क योगाकड मनच लागत नाही अऍटेला ते मन तरच केलं असतं की बाबा ला स फक्त स्वंपाकच करायचं संध्याकाळचा आणि त्याच्यामध्ये आपले पण जे प्लं फक्त तयार हो हजारी करारी
हो ना हो ना हो ना
वास बो धी नाहीत पसबल बाहेर निघ प आप म्हणजे महिलांना तर सगळ्या गोष्टी
ह ना ह
आणि ज्या म्हहि ज का जिंला म्हण ते त्यांच्या घराकडे लक्ष नसत त्यांना एकच गेड अस की चांगली चांगली कपडे घाला आणि जातची मो गाणी लाून करा योगा आपले एक्सरसाजेस जी म एक्सरसाजेस
पण त्या म्हणजे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे त्यांना म्हणजे गरज नाही
घरात सगळ्या कामाला नाही घरात कामाला बाय असतल तर त्या बायांचा वेळ उड झाला त्या
हो ना हो ना हो ना हो ना
ब हे पण लोगाे मत आजकाल नाही बी खाल्लं तर शरीर सुटायला लागले हो
हो आजकाल आता नाही खाल्लं तरी म्हणजे म्हणजे माणसांना कामच राहिल ना ोड ख त्यांना आमत पहि कस क होते भरपूर त्याच्या शरीर पण ठीक होत आरोग्य चांगलं होत आणि पहिले माणस कशी जास्त दिवस जगत पण होत आजकाल तर ना जास्त जगणं पॉसिबलच नाहीये
साठच वर्ष बघा साठ लई झालं साठ
अवघड लंय ते लोक आजकाल तब्येतीची काळजी घेत नाहीत खाक आ म्हणजे आार व्यवस्थित नाही ना त्यांचा
हो ना हो ना त्याच्यामु तर कि मग
फूड खातात त्याच्यामुळे वजन वाढतं मग नंतर योगा जिम चालू करतात ते
का त्याच्यापेक्षा खाण्यावर कंट्रोल ठेवा कोणत्या दिवशी जास्त खाल त्या दिवशी वॉक करून ते लगेच कप का
होकर आता आमचंच काल काय आता आमचं काल काय गावाला जाण्यात आलं थोडस तिथं नाश्ता वगैरे थोड उशिरा येण्यात आलं लगेच थोडस लगेच वजन वाढत जरा जास्तच काही खाण्यात आलं की लगेच पण आता रात्री तेवढ्यावर कुठं आपण बाहेर पण जाऊ शकत नाहीत मग
बर बर बर.
मग ते नाही पुन्हा वजन कमी झालं की मूड ऑफ होतो काय करूया आपण तेवढा डायट करून.
पण मूड ऑफ करण्यापेक्षा आपण वजन किती दिवसापासून जमा केलं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आधीच. वजन किती दिवसापासून जमा केल झाल. आणि तुम्हाला जर लगेच वजन कमी होत नाही तर मुड ऑफ होण्याच कारणच नाही ना तुमचं वाढलय किती दिवसापासून
हो ना.
ही गोष्ट कधी पण लक्षात घ्यायची वजन जर कमी होत नसेल ना मनात एकच म्हणायचं कि बाबा आपलं बायोटेक किती दिवसापासून किती दिवसापासून जमा होईलय फॅट. ते कसं एकदमच कमी होईल नाही होणार ना ते. त्या गोष्टी पॉसिबलच नाही आहेत ना त्याच्यामुळे लगेच सोडून द्यायच नाही त्याच्यामुळे गोष्टी लगेच सोडून नाही द्यायच्या. अ सोडून दिलं की मग परत आणखी तिथच पुन्हा आणखी आठ पंधरा दिवसांन नाही बाबा वजन कमी करायच. तसं नाही होत ना कमीत कमी सहा महिने तर करा प्रयत्न. हम्म त्याला खूप पेशन्स ठेवावे लागतेत.
पेशन्स हा पेशन्स शिवाय आपल्याला काय वाटतं चार दिवस डायट केला लगेच दोनजन कमी व्हावं तर शक्य नाही ना
हम्म हम्म नाहीच नाहीस ते ज माच केवढ्या दिवसापसून झाले कस कमी होईल त्याला वेळा आ नािळा ह मला पण योगा करायच आहे पण माझं पण होत नाही आहे योगा. माझा थाय पोर्शन मला परेशान कराला लागलंय बाकी काहीच नाही.
माझं पण ते जास्त आहे म्हणजे लोअर बॉडी
अ मग त्याच्यामध्ये काय होत आता एक तर वर्किंग आहे. त्याच्यामुळे धावपळ कराव लागते मला मग लगेच थकल्या जातं शरीर माझं. म ते मजा आहे मजा येत नाही मला आनंदान काम करायला आवडतं कधीच ते आणि कपडे मला शेत न रोज जीन्स घालायची रोजेस रोजेस घालायचे म्हणजे? म्हणजे ते हाय पोर्शन जास्त दिसायला लागेल आप आपला कॉन्फिडन्स डाऊन दिसतो ना.
हा नाही ते आपल्याला अनकम्फर्टेबल म्हणजे होतं त्याच्यामुळे
हम् मग भरपूर माझ्यापेक्षा पण जाडा आहेत पण त्यांना पाहून त्यांना पाहून मला नाही काय वाटत. ते मला पण म्हणतात की तुमचं कुठं काय आहे उगंच म्हणता असं म्हणतात पण मला नाही वाटत मला बारीक आवडत आता माझ अप्पर पोर्षण म्हणजे वरचा भाग सगळा बारीक आहे पण लोअर पोर्शन जास्त पण ते साडीवर छान दिसतं पण अस जीन्स वर वगैरे नाही दिसत त्याच्यामुळे थोडसं योगा चालू करा पण वादामुत कधी लागत ते
हो ना आता माझं पण ते लोअर बॉडीच दिसतय त्याच्या मूळ
माझी एक मैत्री तर म्हणते लोअर बॉडी एक्सरसाइझ
नाही तु हा हा म्हणजे असेल व्यवस्थित तुमचं तर एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही
ह नाही लोरडीच करायला गेले कापर बारीकण बसायला काय करून मी विचार करते की जाऊ दे वॉकच करावा मग ते काय मग माझ्या घरचे सगळ रडत ते काय काय ब असं कस आता कस आहे मलाव हे सगळे चांगली आहेत हेती व्यवस्थित आहेत त्यांना वाट मी खूपच राहि असं वाटत
हो ना
मग ते आई वगैरे तर म्हणत असते की काय औषधा अस म्हणत असत त्याच्या तिथून परत आणखी खाऊन फुकून यायच परत आणखी फिलिंग नाही बाबा योगा करायचारा योगा घ
हो ना! हो ना!
दिवस भर फ्रेश राहत.
हा हा योगा म्हणून ना ऍक्टिव राहते बॉडी.
ममला अ आप ज श कीहं गरजेचं आहे आपल्या बरेच गोष्टी
हो ना!
ते जास्त बज वाढली आमलाड तेवढाच तो, आ
चालतय मग आजपासून चालू करूयात वॉकिंग योगा. फिट राहणं तुमचं एक आपण मी पण चालू करते, डायट वगैरे वजन कमी करण.
बरोबर बरोबर चालेल चालेल चला धन्यवाद. आ ओके!